हॅलो, हा नमस्कार. काय नाही बघा बसलोय. बोला की. पाऊस पानी काय? पाऊस नाहीच.
नाही.
पाऊस नाही.
आओ ते अ एक माहिती विचारायची होती तुम्हाला.
हुं.
ते अ तुमच्या भागात ते हेच सोयाबीनची अ पीकाची फॅ जे बी तयार करतोय ती फॅक्टरी कुठे आहे माहितीय काय?
सोयाबीन ची हाय की, एम आय डी सी त हाय.
एम आय डी सी त हाय. ते काय तिथं काय काय काय प्रोसेस हाय, काय माहिती आहे का तुम्हाला?
प्रोसेस म्हणजे काय ते अ शेतकऱ्याकडन सोयाबीन घेत्यात
बरं.
आणि अ अ तिथ तेलाच उत्पन्न करत्यात.
तेलअ, तेलअ, तेल तयार करत्यात काय तिथन?
तेल, सोयाबीन तेल असत.
बर. मग तिथं तेलाच म्हणजे अ सोयाबीनला म्हणजे अ अ म शेतकऱ्यांच घेत्यात का व्यापऱ्यांच्याकडन घेत्यात?
तेच ते शेतकरी, व्यापारी जसं कोण हे करेल, तसं ते सगळ्यांच्याकडून
दर चांगला मिळत असेल तिथे सोयाबीनला.
हा ते फॅट ला हे करून घेत्यात ते. माऊंसराज का आस काहीतर म्हणतेत त्याला ते हुं. ते बघुन म ते हे करतात.
बरं. आणि आता त्यात काय झालय माहितीये का नवीन अस म्हणजे कसं सोयाबीन मध्ये आता दो बऱ्याच एक जाती निर्माण झालेत आता म्हणजे एक अ साधारणतः तेतीस, चौतीस हाय, परत चव्वेचाळीस नंबर हाय. परत तुमचं अ फुले चवेचाळीस हाय, असं बरेच म्हणजे वेगवेगळ्या काहीतर जाती आल्यात, मग तेच्यानुसार ते तेल तेच्यानुसा
तेच्यात तस तसं काय नसतंय ते, ते कसं असतंय? ते उम म्हणजे तुम्हाला उत्पन्न ज्यादा हेच्यासाठि ति ती वेगवेगळी व्हरायटी निघली.
व्हरायटी आहे म्हणजे ते तेल जास्त पडत असेल की त्याच्यातन
पण उत्पन्न जे आधार मिळायसाठी तेल सामान तसच पडणार ते
म्हणजे कुठल्याही प्रकारच जातीचं स्वय
हा सोयाबीन घेतलं तरी ते तेल निघणार त्या पद्धतीनंच फक्त उत्पन्न जे एका झाडाला जे उत्पन्न असतं ते जादा असतं. त्यासाठी त वेगवेगळ्या व्हरायटी निघल्यात कमी ह्याच्यात काही सहा महिन्यात असते काही तीन महिन्यात असते
काय सोयाबीन?
हो.
तीन महिन्याचा आणि सहा महिन्याचा असा दोन प्रकार आहे?
हम्म.
आता तुम्ही अ कुठलं केलंय काय?
आम्ही लवकरच तीन महिने केले.
बरोबर मग ते त्याच तीन महिन्यात म्हणजे शंभर दिवसाच असते काय ते?
ह हा.
मग आता त्याला काय म्हणजे सुरुवातीला काय असं अ टोकन का पेरणी केली आहे
टोकन पद्धती केल्या
अते सोयाबीन पासना काय काही बिस्किट वगैरे तयार करतात असं म्हणतात परत तेल निघततं.
होय तेलच ते ते भरपूर प्रोडक्ट आहेत पण आपल्या इथं फ़क्त तेलाच हे बाकी
आपल्याकडे तेलाच आहे आणि व त्या सोयाबीन पाासून कुठली कुठली उत्पादने निघतात म्हणजे म्हणजे खाद्य पदार्थ वगैरे काय?
काय ते ते सोया म्हणून एक
सोया सॉस बी आहे ना काहीतर?
सोया सॉस असतोय सोया हे असतय आता बॉल्स अे छोटे छोटे असतात ते.
वेपर्स, वेपर्स बी काहीतरी आता निघालेत प त्याे पेटाचे वेपर्स तयार करत आहेत काहीतरी कुरकुरे सारखं.
ते काय एवढं माहित नाही मला.
हो सोया कुरकुरे आलेत आता मी आता परवा बघितले एका ठिकाणी.
हम्म.
म्हणजे आपल्या नेहमीचे जे हे प प हे असतं का नाही कुरकुरे तसच पण ते चकलीसारखं ते सोयासारखं सोयापीठाच्या पासन ते तयार करतात म्हणजे त्यात थोडं कॉन्फर्मवर घालतात आणि टेस्ट तिथे लागते ते जरा जोरात लागतय त्याच्या पद्धतीने, असं आहे.
मी नाही काय अजून टेस्ट केलेल ते.
बाकीच ह्यांच्य मुलांचं काय मुलांचं काय चाललंय काय?
काय नाही कॉलेज हाय चालू. कॉलेज चालू आहे हे चालू आहे आता चालू झाले. कॉलेजच्या म काही जात येतोय हे होते
बर बर कॉलेजला कुठल्या वर्षाला आहे?
कॉलेज आता एम ए ला आहे.
बरं बरं बरं बर बर. आणि आमचं आता बघा आलोय एका ठिकाणी ते जरा सोयाबीनची जरा माहिती घ्याय चालल्या त्या सोयाबीनची. फॅक्टरी कुठे आहे त्या सोयाबीनला जरा थोडंस कसं आहे. अ काय काय प्रोडक्ट घेत्या काय रेटने घेत. त्यात बर ते कसं त्याचं म्हणजे मोठं सोयाबीन बारकं सोयाबीन परत ते खेट वगैरे असं काय म्हणजे. त्यातनं काय दर काय आहे तिचे घेत्यांना परत ते वेळ सोयाबीन केले आम्ही.
हम् हम.
मग आता त हा नाही सगळंच आहे. दोन एकर सोयाबीन आहे त्यातमध्ये टोकले ते बुईमंग टोकलाय. मग ते आता कस आहे पावसाचा याच्यावर हो. ते केलेलं परत पाणी पाजून परत साऱ्या सोडलेल्याल्या.
हम्म. ते तुमचं स्वतःच पाणी असल्यामुळे तुमच जमत हो आम्हाला स्वतःच पाणी नाही.
पण ते बोर बोरला बोरला कसं होतंय बोरला बी. त स्वतःच पाणी असून म्हणजे बोरला बी पाणी जास्त वेळ लागतो इथे पाजयला मग आता ते कसं आहे. जरा ह्यात ह्या लक्षात आल्या ना आत्ता कि बाबा. पाणी प्यायला वेळ लागतोय मग आता त्याला त्या अं. जो परवा पाईप फिटिंग करायलाता पाईपलाईन करायला आलेला तर तो म्हटला की हे काय खरं नाही त्याच्या आऐवजी काय करा. ठि बक करा दोन दोन तीन तासात सगळ रान बिजतय म्हणली. आणि पाणी कमी वापरता येते.
ह् तर मी पाण्यामध्ये जास्त घेणार.
हा जास्ती होते आणि हे. स ह्याच्या्यातनं वाकोर्यातन किंवा पाटातनं पाणी द्यायचं म्हटलं का नाही. तर ते पाणी पूर्णपणे म्हणजे जेवढं अ चार साऱ्याला पाणी प्यायला वेळ लागतो का नाही.
हम्म.
तेवढ्यात अख्खा रान भिजतया
हम् हम् हम.
मग पाणी वेस्ट होतेय वेळ जातोय आणि कसं आहे वेळ लागले की कामगार बी येत नाही तू तुमच्या राहनात. पाणी पाजल्याला वेळ लागतेय बरं आणि कसं आहे अ एवढ्या वर्षात तर त्या जमिनीची उन्हामध्ये भूक भागलेली नसते ना पाण्याने त्यामु पाणी हे वेळ जाततोय आणि हा. मग व्यवस्थित बी होत नाही ना त्या गोष्टी काय काय काही गोष्टी आहेत त्या असं.
पेत नाही व्यवस्थित पेत नाही होत.
पाणी पित नाही आणि मग त्यामुळं कामगार बी येत नाहीत परत असं सगळं. आणि कामगार लेबरांचं तुमच्याकडे असेल की ब मग लेबर येत असतील की तुमच्याकडे
लेबर आहेत आमच्याकडे आमच्याकडे एक दोन तीन असे ग्रुप आहेत. कि ते त्यांना सांगितलंय की दोन तीन दिवस अगोदर सांगायला लागतं.
ते एकदम येऊन एकदम करून जाते ते
ते कसं तुम्ही डेली वेजेस वर असते का ते आपलं उक्त देता सगळं?
नाही उक्तच त्यांचं हे असतं. एकरा एकरा व असते दोन हजार एकर दोन हजार रुपये घेतात ते
म्हणजे एकराला आणि वाकुरी तोडायला वगैरे असं?
ते काहीतरी नॉमिनल असते ते काही हजेरीवर एका दिवसाच्या हजेरीवर
बरं
हम्म.
अयला मग आमच्याकडं पैसे जादा घेतले असं वाटतंय ओ.
नाही आमच्याकडे आता आमच्याकडे तर एक दोन हजार रुपये एकर असं हे आहे लावून बिऊून टोकून बिकून देतात.
नाही नाही वाघकुरी म्हणजे सरी सोडायची सरी सोडल्यानंतर वाघखुरी करतात का नाही.
ते काय हाजरीेवर आमच्याकडे येतात. हजरीे दिवसाची हजरीेतील तीनशे रुपये हजरी
म्हणजे गड्याला आहो मग फार कमी आहे मग तुमच्याकडे आमचं आता वाकुरीला कि किती घेतलं माहितीय का वाकुरी तोडायला का नाही काय? दोन म्हणजे दोन सारेची वाकुरी करायला आमच्याकडं टोटल काहीत साडे साडे सहा हजार रुपये गेले साठशे घेतलं माझ्याकडं न
दहा हजार रुपये घेतले?
सहा हजार आठशे ओ
घेतले
आं
नाही घेतले मग
हो तेच म्हटले हो का ते एवढं पैसे घेतलेत म्हटलं तिने असं
जादा घेतले मग
मग ते कसं ते कसं वाखोरीला तेवढा म्हणजे म्हणजे खर्च म्हणजे दोन हयाच्या हेला
वाखुरीला काय खर्च आहे? खर्च किती येतोय त्यानंतर काय पटपट पटपट नुसते मध्ये मध्ये हे करत गेलं की झालं ना त्याला काय हे करायचंय ब
मग दोन दिवस चाललेले दोन दोन दिवस लोक येत होते.
दोन दिवस किती किती जण होते?
चार चौघजण होती हो मग पगार तीनशे रुपये आहे नुसता?
होय आमच्याकडे तीनशे आहे.
अ आमच्याकडे इथं काय करतात माहितीय का पाचशे रुपये साग सकाळपासून गाड्याला पाचशे रुपये आणि बाईला साडेचारशे रुपये.
दोन दिवसात हजेरी हा जरी त्यांना दिली असती तरी चोवीशे पंचवीसशे रुपये पर्यंत झाला असतं. सहा हजार म्हणजे लई हो तीन हजार घेतलं असं. तीन हजार घेतला असतं तरी झालं असतं.
एकरी तीन हाजार म्हणले हो मला तिकड वाकुरीचं मग परत आणि म्हणले परत मग ते परत ते ह्याच ते चहा नाश नाष्टा पाणी असे मिळून सहा आठशेच्या आसपास गेला माझा खर्च असं आता कस आहे मिळत. नाही म्हणल्यानंतर त्या गोष्टीवर
होय होय आणि त्यात कसं तिकडं त्या बाजूला तुम अनोळखी ह होते ना जराशी माहिती
नाही ओळखीचे आहेत सगळे पण काय होते माहिती ये का तिकडं माणसाला डिमांड ल आहे ना आणि काम करणारी माणसं कमी असा विषय सगळं त्यामुळं काय होतेय. अ माणसं दुखवली की परत होते अवघड ना बाबा आपण बोलवले आणि समजा दुसऱ्याने लगेच बाबा तो देत. ते म्हटल्यानंतर गेलं आणि पेमेंटच कसंय माहितीय का तिथं तुम्ही मग काम झाल्या झाल्या लगेच संध्याकाळी पेमेंट द्यायचं त्यांना
हम् हम् ह
मग बाकीच्या ठिकाणी कसं असते की बाबा एक चार दिवसान पाच दिवसान पेमेंट घेते ती इथं ह इथं कसं आहे झाल्या झाल्या पेमेंट असत झाल्या झाल्या.
झाल्या की लगेच पेमेंट द्यायचं.
निघाल्या की मग काय देतात का असं म्हणतात परत ट्रॅक्टरवालाच तसं बी आमच्या इकडे तसंच आहे रोख रोखीच असते नांगरून झाले की पैसे पाहिजे. पहिल्यांदा तेल द्यायचं त्यांना
हम्म
आणि तेल झाले की परत मग नांगळून जाताना राहिलेले पैसे द्यायचं.
स कसं आहे सरी सोडायला
सरी सोडायला काही तर माझ्या मते अ काहीतरी सातच्या साडेतीन हजार रुपये सरीच घेतील.
साडे तीन हजार रुपये एकर
एकर
किती सारया एका हे जे होते ते आमच्याकडं आमच्याकडे शंभर रुपये गुणटा सरी
शंभर म्हणजे चा चार हजार झाली हो
ह
मग शंभर चार हजार म्हणजे आमच्याकडे पा पाचशे जादा आहे ओ
हम्म असंच.
असं
कुठं कमी कुठे जादा काय ते आणि तुम्ही तेल आणि देताय ना त्यांना तेल आणि पैसे म्हणजे ते उलट जादा जातय तुमचं हा चालतंय ओ